हॅलो
एवराेला कावासं
हा येत आहे
काय कर काय कर रहिला
काय नाही उब बसेल ये
हो बसंब शेली
हो बसेल म्हणलं होबा नाही जवण करून आलून बसलो
हम हम कडे
नाही हा रूमलाय
हा का जेवायला काय होतं आज
जवायला आपली हे डाळ होती
हा का पक्तदा
आ म पोळीन ते तर राहील जोडी त्याला
मग तोंडी लावायला काय होतय
लोनचा ते होत ना.
हां का.
हम्म लोनचा तलीम बस हा.
ह रूम पासून लांब जा जावं लागतं का जेवायला.
नाही रूम मध्येच राहत खाली व रूम येन खाली जावाय.
हम् हम् हम्. आणि किती पोरय क.
आता आम्ही हा अकरा बारा जण आहे.
हा हा हां मग त्या दिवशी तू घ्याला तर बोनस घेतलं का डायरेक्ट.
काय हा थांबून मग तसं मालगाई व यायचंच होतं.
काबर.
पण ल कॉलेज चालू होत होता ना सोमार पासून आज. मग शेनहारी बापलू सांगा आला परत घर जायचं म्हणलं मग थांबून घेत.
हा म बरं मग काय डायरेक्ट बोल. तिथपर्यंत गेला ना तिथपर्यंत निघून गेला ना मग.
हा.
आणि मग मग झालं कॉलेज चालू झालं.
झालं.
हम्म हम्म.
मचा झाला जेवण.
हम्म जेवण झालं ना आमचं.
हा हां.
हम्म. .
काय चालूय अजून.
अजून काही नाही आता काही पा पाऊस नाही आता बंद झाला दोनचाार दिवसपासून पाऊस. नाही का. नाही नाही त्याच नंतर नाही आला.
इकडई नाही पाऊस होऊन चाजन.
हा ना.
हम्म.
तिकडे तरला अलर्ट सांगितलं होत मग काय.
अजून नाही सांगेल पंधरा तारखेला आलट सांगेली पावा त.
कडा.
नाशिक मध्ये सांगेले कुठ पंधरा लाख.
हग.
हम्.
ते नाशिकचं तिकड गेलं ना काय गुजरात चोरात तिकड.
हा काय माहित आता का झालत.
ह् तिकडं जास्त झालं ना ल बिल्डिंग आहे मध्ये पाणी शिरलं ना.
हा ह.
आता नाही ऐकलं मी नाशिकला सांगितलं अस.
नाही एवढंच नाही माग आल होत मग काय माहिित तिकडे गेयला असं लागतं त्याच्या आधीच असंगत.
नाही नाही ते तिकडे गेला ना गुजरात. सुरत तिकडे गेला ना ते नाशिकला सांगल कस हम्म.
कमी च आटते ह वर्षी पाऊस
काय माहितीय आता. कमी कमी मानता माणता एक दिवसात येत होतो.
हा तेव देव माग म्हणे कमी त तीन दिवस कंटिन्यू चालला.
ह आमा याला काय यायचं असल तो या दिवसात याचाय
हम्म सांगतेेत ना का येईल का नाही
ह् मग त्याचा भरोसा शेवटी निसर्ग येतो
तेच ना
ह का का चालू कॉलेज अभ्यास
काय चाललंय चांगलं य ते कराव लागत चगला चचाल
ह म
हम्म
हा भैया आमच्या कायने कुडं
तो तिकड राहतो दुसऱ्या साईडला
हम् हम् म्हणजे त्याच कॉलेजमध्येध्ये आहे का
नाही कॉलेज वेगळं आहे दोघांच
हा का
हम्म रूमही वेग आहे कॉलेज वेग आहे
हम्म मला वाटलं तेस कॉलेज म दखा
नाही नाही म्हणजे आता मी जर इथं राहतो होत तो मापासून राहतो अ समजा ेता एवढं अंतर पडत
येवढला
हा माझ्यापासून थेटाव्यापर्यंत आपल्या घरापासून म्हणजे आज समजा तुमच्यापासून तर थेटरा्यापर्यंत एवढं अंतरपटत हम
कॉलेज एकच का
नाही कॉलेज वगैरे त्याचं तिथं राहत माझं मा रूमजवळ कॉलेज आहे
हम् हम् राहिला कुठं इथं
मी कॉलेजजवळच रूम आहे असे तिथं राहतो आणि तो त्याच्या कॉलेज पैशी रूम तो त्याच्या कॉलेज जवळ राहतो तिथं रूम आहे ना
हम्म हम्म हम्म हम्म हम् दोघं नाही सारखंच घेईल आहे का
हम्म नाही म्हणजे तो वेगळा याला आहे मी व माझं वेगळं शिक्षण
हम् हम् हम्
तो काय ऍग्री ला आहे आणि मी इंजिनिअरिंग ला
हा का
हम्
हम् बरं आहे काय ना आवड ज्याची त्याची ज्याला ज्याच्यात आवड जाच्यात स्कोप त्या्च्यात हम् तेच ना लाइटइ नाही रे आज इकडं
का बरं
सारखी जाती येती आता गेली तर आता अजून येईन
काही काही फॉल्ट झालाय का
काय माहिती मघा दोन तास नव्हती आता गेली परत आता आता काय माहित कधी येते
इकड हाय कटिन्यू लाईट राहती इकडं नाशिक सिटी म्हणल्यावर काही प्रॉब्लेमच नाही. चोवीस तास लाईट राहते मी इकड आडगावकड आहे भुजबळला.
हा का.
हम्म.
हम्म हम्म हम्म आणि तो?
तो ओके तेव्हा
हा हा हा तुम्ही इकड आडगावक म्हणजे नाशिकच्या बाहेरचये वाटतं ना.
हा नाशिकच्या टोकाला आहे.
हम्म हम्म ह्या बाजूला आडगाव का.
हा.
बरं आहे मग काय मध्येही नाही जावं लागत.
नाही एवढं काम असल तर जायचं तसं काय नाही.
हम्म हम्म त्या दिवशी बबलू एकटाच आला होता ना निघून घरी
हा त्याला काय मधल्या रस्त्याने काढून दिलं.
हा हा हा. हा का तू तिकडून येत राहतो का.
नाही म्हणजे मी कुठूनही येतो आता पण मग गाडी येत आलतो ना
तिकडून आपला मेन रस्तानी यायच म्हनल्यावर ते उखरून ठेवेल आहे सगळे. मग मग त्याला मधून सईद पिंपरी ते चांदोरींद डायरेक्ट निफाड
हा ते म्हणजे तुम्ही उडा त्यां तो डायरेक्ट आडगाव वरून दहावा मैल नवरा आला आणि तिथून सय्यद पिंपरी ना.
हा आणि तो डायरेक्ट चांदोरी मग असं.
आ ना मग सय्यद पिंपरीहून डायरेक्ट चांदुरीला.
हम्म त्याला रस्ता सांगेल होता तसा.
हम हम तुम्ही त्याच रस्त्याने गेलते का मग? हा हा हा हा. म्हणजे तो नासिक वरन उकरून ठेवले का तो हावी पूर्ण.
हा ते कुंभमेळ्याचे काम चालू असल्यामुळे ते उखरले
ए त्या मेन रोड नि म ते असे पोलिस पण राहते मग ते हेल्मेट बिन ते बघता ना तस हे आडगाव नाशिकच्या बाहेर आल. एवढं कोण पो चेक नाही करीत मधला रस्तान राईट
पण करत रे आडगाव नाकॅव करत्या ना. त्याचा माग बी करते हम्म.
म ह मग आडगाव नाका आडगाव नाका तिकडं आला पार आपलं के के वाघ आहे तिकड पुढंय हबळी मंदिर आणि त्याच्या पुढे य तेे आम्ही इकडच होतो आटगाव हा जत्रा हॉटेल ला.
हा हा हा हा.
मंग काय लय सिटी मध नव्हतो गेलो डायरेक्ट सेंड टरला नाहीतर मध्ये कधी तर हम्म.
हम्म तुम्ही स म्हणजे इकडे दाहव्या महिल्यावरून इकडे वाळले ना.
नाही दहव्या नाही साातव्या माळ्यावर ये.
सातव्या माईलवर. दहावा महिला इकडं आला. मोडी मोडीक जातो तू
हे तिथं दाव म म्हे तिथंच त पा च फुली वर यती.
हा मग ते दहावा मयला आहे तिकडे मोहडिक जातो. आम्ही सातव्या मार्ग्यापासूनच आडगाव लागत.
ह.
सात्या मयलापासून ना, म ते मेडिकल फाटा लागतो. ते वसंत पवार कॉलेज, तिथं म सातवा मायला तिथूनच.
म तो सय्यद बिल्डर मधल्या रोड न आला का तिकडून?
हा त्याला रस्त्याला लावून दिलं, मग तो आला बरोबर.
हम्म हम् हम्. अन मग तु कास काय गेला डबल?
म मला मित्र घ्यायला आलता फाट्यावर.
हा ना? हम्म हम्म हम्म बरोबर आलं म तू, एकटाच आला.
हम्म त्याला सांगेल होता रस्ता, ते मागाय त्याच सांग एकदा आलतो पेपर द्यायला. म त्याला रस्ता सांगून, रस्ता सांगेल त्याला.
मग तो बरोबर आला ना? हम्म तरी आमी फोन करून फोन चालूच होते कधी येतो, कधी येतो
ह त्याला केलता फोन. तो काय निफाडला थांबेल आता आता काय काम होतं.
हम्म हम्म.
बरोबर यालता तू रस्त्यानी.
हा, आता काय पोराला माहितीए सगळं. माहिती झालं का मग बरोबर येता पोर.
हा.
त्याच्यामुळून काही ताणच नाही.
ते काय गाडी असल्यामुळे, अन वरून मोबाईल राहतो. लोकेशनला, चुकलं तर लोकेशन का पाहता येते.
मग तेच ना, बरोबर पोरं पोहचाती.
मग
तुला दिवसभर कॉलेज राहत का?
हा. दहा ते पाच राहतच. हम्म हम्म. मग काय सुट्टी, रुम राहतोय झोपत. तो नाही तर मोबाईल पाहत् बसतो.
हम्म.
दहा मिनटं झाले पुढ